हा
हा
नमस्कार झाली का मुलांची शाळा सुरू
हो हो झाली सुरू आज पहिसे दिवस
हा हा आजपासून रुटीन सुरू
हो मुलांची काय म्हणता
मुलांनी म्हटलं घरी येऊन काय मज्जा सांगितली का
हो आज पहिला दिवस तर एकदम आनंदतच असतो.
बरोबर.
हो. पण पहिल्या दिवस बघून. आपल्याला मला माझी शाळेचा पहिला दिवस आठवला.
हो अरे वा.
हो म्हणजे असं उत्सुक. ता असायची ना सुट्टी दोन महिन्याची मोठी सुट्टी असते ना उनयची.
बरोबर बरोबर तुमची मुलं किती कितीवी ला आहे आता.
लहान आहेत.
अच्छा. म्हणजे आता पहिला दिवस म्हणजे लहान. आणखीन दुस ओसंडून वाहत असतो.
हो हो.
कपडे नवीन बॅग नवीन सगळं बुक्स.
हो. म्हणजे नवीन दप्तर सगळंच नवीन असल्यामुळे मग ते शाळेला जाण्याचा उत्साह तो.
हो हो किती लवकर जाऊ. पहिले कोणती जागा पकडू. मित्रांना कधी भेटु. तू.
आणि बेंच कोणता पहिल्या बेंचसाठी तर सगळ्यांची लढाई असायची आपल्या वेळेस.
म्हणजे आम्ही लहान होते तेव्हा तर आम्हाला. किती लवकर म्हणजे एक तास पण लवकर जायचे कारण पहिला बेंच पकडायचा. आणि मग काय तेव्हा. तेव्हा असं होतं ना की पहिला बेंच ज्यांनी पकडला त्याना मग वर्षभर त्याच बेंचवर बसायचं.
हा हा पै. पहिल्या दिवशी जी जागा सांभाळली ती वर्षभर तीच असायची.
कस चेंज करत राहतात मुलाच्या जागा.
हो आता जोड्या पण बदलतात. ना अधी कसं आपण आपल्या एक मित्र मैत्रीण. मैत्रीण जे असतात त्याच्याच बाजूला बसायचं आता बदल. ते पण
हो आता जागा सारखे बदलत राहतात आवाज केला कोणी बोललं तरी लगेच पनिशमेंट म्हणून जागा बदलवून टाकतात
हो छान म्हणजे अगदी ना मस्त वाटत हो
प्रत्येकाची मजा करण्याची पद्धत वेगळी वेगळी
हो आपल्या वेळेस कुठे ते अ आपण तर, आम्ही तर पायीच जायचो, म्हणजे पायी जाण्याइतक पंधरा वीस मिनटाच अंतरावर शाळा होती. त्याच्यामुळे मग एकाच कॉलनीत राहणारे सगळे मित्र मैत्रीण मुलांची शाळा वेगळी मुलींची शाळा वेगळी होती पण तरी पण अस एकत्र जायचो
आणि अ सगळे एकत्र जाणार एका ठिकाणचे सगळे येताना एकत्र येणार डबा खायला एकत्र बसणार
हो फक्त मग मोठ्या वर्गातले आपल्याला म्हणजे अस काही अभ्यास करताना पण एकत्र अभ्यास करायचा सो कि मोठे दादा दिदी कुणी असतील ना आपल्याला काही अडचण आली कि आपण त्यांना विचारायचं आपल्यापेक्षा लहान जे अस
नेल ना नसेल तर त्याच्याकडे दुसऱ्यांकडन मागून आणणार पुस्तक दे रे जरा आणि आपल्या पण वेळेस तर गाईड वगैरे काही नसायचे म्हणजे ते गाईड वगैरे ठेवणं म्हणजे पा महापापच अभ्यास करा स्वतःचा स्वतः अभ्यास नमस्कार आता मुलांना सगळं अवे्लेबल आहे
आणि आधी बघा असं करायचो ना आपण की आपले आता आधीच्या वर्गात जो असेल दादा किंवा दिदी तर आपण समजा पाचवीला आहोत आणि ते सहावीला आहेत तर मग त्यांचे पुस्तक आपण वापरायच जे छान असतील ना मग आप त्यां
ते ते आणि आपले परत नीट थांबायचे कारण आपल्या नंतर अजून कोणालातरी दया
द्यायचे असायचे चांगले म्हणजे आणि बघा पहिला दिवस असला म्हणजे मग बघा वही पुस्तक ते वर्ग बुक्स सगळ्यांना कव्हर आणायचे आधी म्हणे हे राखाडी कव्हर वगैरे तर ते नंतर निघाले आधी पेपरचेच कववर लावायच
हा मग आणि ते पुढे पिशव्यांचे वगैरे ठेवलेले असायचे ते काढून लावायचे आणि जुने जे मधले असाय त्यांना तर जुनेच कायम असायचे पुस्तक
हा हा कंटिन्यू जे मोठे असतील ते नवीन घेतील बाकीचे जे खाली खालच्या वर्गात असतील त्यांच्यापेक्षा एक वर्ग मागे त्यांना बीचारना जुन जुनच कंटिन्यू करायच
तेच पुस्तक वापरायला लागेचे
हो चांगले तुम्ही शाळेत आ आताच्या मुलांच्या ऍक्टिव्हटी बघा कशा असतात
मग आता तर प्रोजेक्ट येन हेन ते काय त्याच्यासाठी सगळं आणायचं नवीन साहित्य
हो आम्ही जेव्हा शी शाळेत जायचो ना तर आमच्या वेळेस आम्ही माती जे चिखल चिखलाची माती असते ना ती माती गाळून आणि त्याच्यात ते गोळे बनवायचे. चो त्याचे
हो हो त्याचे काय काय क्ले पासून जे काय वस्तू तू बनवायचे ते बनवायचे एवढे प्रोजेक्ट पण आशे कशे कठीण कठीण नसायचे सोपे सोपे गोष्टी असायच्या
हा, हा, हा आणि बघा आपण ते अ
हे आहेस नी असेच प्रोजेक्ट पण असतात त्यांचे कि प्रत्येक प्रोजेक्ट ला काय तरी नवीन वस्तू विकतच घ्याव्या लागतात. त्याच्याशिवाय आणि ते मुलांना पण कधी रात्री आठवण येते उद्या प्रोजेक्ट द्या येतय. मग सगळी धावा धाव काय करायचं कुठून आणायचं मग शोधा शोध
ते काम आईवडिलांना जास्त होमवर्क असत
हा, हा मुलं कुठे करतात? ते कठीण असतील मला दुसरं करायचं तुम्ही हे करून ठेवा तुम्हाला हे सोपये बनवायला.
हम्म
प्रोजेक्ट ला पण काही अर्थ नाहीे हे नैतर ज पेरेन्ट्स बनवून दे देणार हे तर कशाला उगी देता ना दिवस वाया घालवण्यासाठी साठी
हो
आजच माझे जावेच तेच विषयावर बोलण झालं काल माझी ती पुतणी म्हणत होती की आई हे आण हे आणायला ब्लिंकिट कर म्हणे मागव आता मला उद्या लागणार आहे ती ओरडली म्हणे आहे ते घेऊन जा आणि टीचरला सांग नाहीये माझ्याकडे दुस दुसऱ्या वस्तू हो हो हो हो रात्री कधी ते पण आकरा वाज आणि तिच्या आईने दिले क्राफ्ट पेपर वगैरे काढून म्हने जा हे घेऊन आणि पर परस स्वतःच्या मैत्रिणीला पण हवेत म्हणे काय विचार हे ना ते सगळे
खर नाही बघा मुलांना ना एवढा कळत ना आजकाल बापरे. आपण तर एवढ्या हट्ट पुरवायला एवढे हट्ट. करायचं मण नाही आपण आपल्या आईवडिलांकडे.
मग बरोबर कधी काय. म्हणजे हे पण कं ल ते पण नव्हतं ना की हे घेऊन या ते घेऊन या असं. तुमचं माहिती नाही पण आमच्या वेळेस त्या काही एवढे प्रोजेक्ट पण खूप कमीच प्रमाण होतं त्याच.
हा हा हा.
तू तरी आमच्या नंतर च्या याच्यातली असेल जरा. आमच्या हच्यात तर फारच हा हा आता माझा मुलगाच आता इंजि ंग फर्स्ट इयर ला म्हणजे माझ्या शाळेला त खूपच वर्ष झाले.
हो अरे
ह आणि आमची गावात अगदी शाळा होती हो. गावामध्ये शाळा होती. मस्त रमत गंमत शाळा होती. काही टेनशन नाही. पण इतकं छान होतं की त्या शाळेत टीचर प्रिन्सिपलचे नंबर अजून. पण माझ्याकडे. मी त्यांनाव गुड मॉर्िंगचे मेसेज. टाकते ते आम्हाला रोज मेसेज टाकतात. म्हणजे खूप छान. त्यामुळे तुमच्यासारखी मुलंच नाही मिळाली आम्हाला अजून. पर्यंत हा. शाळेत म्हणे माझ्या आमच्या तर एक टीचर प्रिन्सिपल होऊन तयार झाल्या म्हणे मी इतक्या शाळेत शिकवलं पण तुमच्यासारखी मुलं मला भेटलीच नाही म्हणे परत.
ते तर आहेच तो जमानाच वेगळा होता.
े शिक्षकांबरोबर संबंध पण वेगळेच होते.
हो आता वर्
आपल्याला नावाने ओळखायचे आपण त्यांना हो. हा आता तर आहेच वर्ग बद्दल बदल शिक्षक हो बदलत किती जणांच्या बदल्या होतात सतत.
हो. मी तर म्हणजे जेव्हा माझी सुरुवातीची शाळा होती ना माझ्या पप्पांचे मावसभऊ त्यांनी सुरू केलेली शाळा तर त्या शाळेला तेव्हा ग्रँड वगैरे काही नव्हतं. आणि ते आता काकात जातय काकांची शाळा आहेत. त्यांची स्वतःची म्हटल्यावर मग दुसऱ्या शाळेत आम्ही कशाला जाऊ तर मग ते काकांनी घेत. कडेवर घेतलं त्यांच हात पकडला की जायचं त्याच्यासोबत अस करत करतच चौ तो पर्यंत ती शाळा माझी कंटिन्यू झाली.
अच्छा म्हणजे मग ती पूर्ण त्यांची शाळा दहावी पर्यंत झाली का म्हणजे दहावी पर्यंत हो. की त्यांची
नाही नाही त्या शाळेला ग्रँड नव्हतच ती चौथीपर्यंत मग मी त्या शाळेत राहिले. आणि त्याच्यानंतर त्या शाळेला ग्रँड मिळाला.
अच्छा म्हणजे तू सगळ्यात पहिला मेंबर असेल वाट.
हो हो मी मग जायचं फक्त त्यांच्या सोबत जायचं म्हणून हो हो मी जायचं फक्त आणि ती त्यांनी सुरुवातच केलेली म आजूबाजूच्या मुलांना पण ह या आमच्या शाळेत या आमच्या शाळेत अस म्हणून मग ते यायचे असं करत आम्ही किती वीस पंधरा वीस तस मुलं पहिल पहिल बॅच अस दोन कि तीन शिक्षक फक्त आम्हाला शिकवायला दोन टीचर आणि एक सर होते
हा आणि पहिले काय असायचं की जी जवळ शाळा असं नाही ह्या शाळेच कसं आहे की शाळा कशी आहे जी जवळ आहे त्या शाळेत शिक्षक टाकून घर मुल टाकून द्यायची हे चार मुलं जात आहेत ना म्हणजे चांगले आहे शाळा जा तुम्ही मी पण या शाळेत झालं
हो आणि आता त्या शाळेला बघा आता ते कॉलेज वगैरे आणि इतकं नाव आहेत त्या शाळेच तर बापरे म्हणजे फक्त शाळेचं नाव ऐकूनच तिथे ऍडमिशन होतात इतकी मोठी शाळा आहे ती हो म्हणजे कॉलेज शाळा सगळं एकत्र आहे तिथं ते
आता कितीतर पण छान वाटत असत ना की आपली शाळा इतकी मोठी
हो ह आणि अजून पण ते सर मॅडम त्यां त्यांचे पण मुलं आणि आम्ही सोबतच होतो एकाच वयाची मग त्यांची पण मुलं यायची त्या शाळेत आणि आम्ही पण जायचं हा अस होता
दाखवली की नाही तुझी शाळा
अ नाही अजून अजून मुलांना करण्या एवढं नाही
अच्छा छोटे बरोबर मोठे झाले की दाखवायच ना आम्ही कसे चालत जायचे इतक्या दूर शाळा आहे तरी ह
हो ठीक आहे ताई छान वाटलं तुमच्याशी बोलून हा करा तुम्ही मला करा
खूप कॉल येत